हा बोला की
काय कारलेईस
काय नाही बघा बसलोय तुम्ही काय करालासा
काय नाही मी पण बसलोय
हम्म जेवले की तुम्ही
जेऊनच
हम्म हम्म
हम ह काय मग काय चाललेय हा हा शेताकडली काम म्हणजे काय असते ग म्हणजे शेतीची मशागत तुम्ही कशी करताय काय
शेतीची मशागत म्हणजे बियाण पेरण्यापूर्वी म्हणजे ती जमिनीची मशागत केली जाते ना म्हणजे नांगरणी कोळवण माती अशी भुसबुशीत तयार करायची
हा मग त्यासाठी शेत नांगरण्यासाठी तेन अस तुम्ही कशाचा म्हणजे कोणत्या अवजाराचा वापर करताय
पूर्वीच्या काळी बैल तेन असायची आता ते पूर्वी सगळ तर ते आताच कोण वापरत नाही बैल पहिला म्हणजे बैल घेऊन नांगरणी कोळवणी दिंडतेमध्ये असं मारतीत आता काय नाही आता ते नवीन तंत्रज्ञान आल्यापासून ट्रॅक्टर ते तेन नांगरत्यात ट्रॅक्टर न नांगरत्यात
ट्रॅक्टर न नांगरताय काय?
होय पूर्वीच्या काळी कस बैल ते न असत असयचीत बैलानी नांगरणी कुळवणी करायचीत आता तस आता नवीन तंत्रज्ञान आल्यापासून, ट्रॅक्टर आल्यापासून तर, ट्रॅक्टर नच तन नांगरत्यात इकड आमच्या कडं तरी.
हा हा.
म तेे शेती.. मशागत
हा.
नांगरायचं, कुळवायचं, माती भुसभुशीत तयार करायची, म्हणजे जेणेकरून... पिकांची म्हणजे, पिकऽ उत्पादन चांगलं होते, म्हंजे माती अशी भुसभूशीत होतेया, खोलवर जातेया आणि, जे, नांगरल्यामुळे जे घट्टपणा असतोय ना, त्यामुळे ते घटऽ ट्ट् पणा कमी होऊन, अशी माती भुसभुशीत तयार होतेया. म आतपर्यंत पानी, हवा तेन जातेया. पिकं, मुळं, पिकां पिकांची मुळं अशी खोलवर जात्यात.
हां, मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळं पिकांची मुळं खोलवर रुजत असतील ती. हं, हं मंग तुमच्या इकडे, प्रमुख पिके म्हणजे कोणती घेतली जातात शेतीत?
आमच्याकडे भात भात घेतात, म्हणजे तांदूळ ते असत्यात, ते भात घेत्यात. शेंगा, भुईमूग, नाचणी
हां.
एवढंच असतय आमच्यात, अन बाक्की काय नसतय.
ऊसाच पिकं नसतंय काय तुमच्या इकडे?
आमच्याडे ऊसाचं पीक नसतंय, आमच्या गावाला पाणी नाही, नदी नाही त्यामुळे उसाला कसं, पानी जास्त लागते ना सारख पाजाय लागते, म आमच्याडे जेव्हा पाऊस असलं, तवाच आम्हाला पिकं घेता येतात, म्हणजे वर्षातून एकदाच आम्हाला पिकं घेता येतात.
म्हणजे भात एक, तुमचं प्रमुख पीक आहे.
होय, प्रमुख पिक आमचं भात, बाकी म ते होय, भुईमुग, नाचना तेन, एवढंच आमच्या कडे.
हा, म्हणजे वर्षातलं सहा महिने फक्त तुमच्या इकडं अ म्हणजे शेतात राबण्यासाठी घालवतात.
होय, सहा महिने राबायचं फक्त आमच्याकडे, आणि सहा महिने बसून निवांत खाता त्या त्यांच्याकडे
हा हा.
कारण का, आमच्याकड नदी नाही, त्यामुळे आनि पान्याचं प्रमान कमी असतय, आनि उसाला इला, बाकीचं कोणतं पीक घिल म्हटलं तर, त्याला पाण्याचं प्रमाण लागतय. म ते पान्याचं प्रमान कमी असल्यामुळे, कोन, दुसरं पीक घ्यायच्या कोन, नादालाच लागत नाही.
हा हा म्हणजे भात, भात हे कसं अ हंगामी पीक असल्यामुळं, ते फक्त पावसाळ्याच्या ह्यलाच येते. नाई?
होय, आणि उन्हाळी पण भात्त करता येतात, खरं त्याला पा पाणी लागतय. आमच्या गावाकडं पान्याची खूप टंचाई आहे, म्हनजे नदी नाही त्यामुळं, पान्याचा खूप मोठा प्रश्न आये.
मग रोजच वापर, पिण्यासाठी रोज पाणी येतय का?
रोज येते. डेली पाणी असते, पण कसं पंधरा-वीस मिनटं तेवढंच की कसं जास्त नाही, म्हनजे दुस हा, आणि खर्च वाटं, म्हणजे असं दुसरं कायतर पिक काय तरी गेलं आणि त्याला ते पाणी ओरलं, अस नस थोडंच तेवडं पंधरा वीस मिनिटं.
हं, म्हणजे रोजच्या वापरासाठी फक्त पाण्याचा साठा आहे तुमच्या इकडे.
होय.
हा हा.
तुमचं काय झालंय मग आता?
काय नाही चालत ना आवरायचं,, शेतात तुमच्या भाजीपाला ते न असं घेत नसतील.
असं म्हणजे असंच कि किरकोळ, म्हणजे घरापुरतं म्हणजे आपल्या स्वतःसाठीच फक्त असं थोड काय असेल ते थोडचं,, मग ते चारच्या पाण्यावर काय येईल ते थोडंच थोडं, जास्त काय नाही.
म्हणजे, घरात खान्यापुरतं तेवढं केलंय जातंय काय?
होय, तेवढंच चावीचं पाणीे म्हणजे खर्चासाठी भरून, आणि काय उरल ते त्यातलं थोडं म्हण जे, साठा करून त्यातलंच थोडं त्याला घालत्यात पाणी. म्हणजे काय भाजीपाला करल ते मेथीची भाजी लाव खालत्यात,, वांगी टॅ टाॅमॅटो असं,, मिरची लावत्यात कोणतर असं,, पण त्याला जास्त पाणी लागत नाही नाही, एक दिस आडानं जरी पाणी पाजले त्याला, तरी चालतय.
हम्म.
मग हाय त्याच्यातन थोडं थोडं पुरवून पुरवून वापराय गावतयं तेे. बाकीच कुठलं मोठ ट पीक घील म्हटलं तर, पाणी जास्त लागतं त्याला त्यामुळे काय घ्या
उन्हाळ्याचं काय होत नसल.
नाई होय.
उन्हाळ्याचं काय होत नसेल मग तुम्हाला.
नाही उन्हाळ्याच काय नसतय,, मग उन्हाळ्याची अशी कायतरी इकड तिकडच काय किरकोळ खोळ कामं असत्यात, मग शितीची अ पिकं घेण्याच्या अगोदर शेतीची मशागत करायची, नांगरायचं ते कोळवायचं, ते आधी बांध ते आधी बांधांचीतेन घाण काडायची. ते बांधाची घाण निघलेल ते पेटवून, बांध ओपन नांगरायचं. आणि ते ढेकळं निघलेले असतात ना ते आमच्याइकडं बांध घालतात.
बांध घालण्याची पद्धत,, हा म्हणजे पूर्वी
हा पूर्वी हो पूर्वी घालायचीत.
हा ते अ मातीचा तो दगड अस ते त्येला फक्त असं दगडाला दगड दगडाला दगड लावून तसं
हा, रचायच ते हा रचायचते.
ते मध्ये बांध घालायचत, मग एक ते थोड्या दिवसां मग ते तरवा तेन असत्यात ते जाळून पते मिरगाच्या टायमिंग ला हे टाका तरवा टाकायचं भात पेरायचं आणि पावसाळा मोठठा पाऊस चालू झाला की मग ते रोप लावायची.
म ते रोप लावण्यासाठी म्हणजे अ ह्याचा, बैलांचाच वापर करताय की तुम्ही आणि कोणता म्हणजे अवजार वापरताय त्याच्यासाठी?
आता कोण शक्यतो बैलांचा वापर कोण करत नाही. चुकून गावात आमच्या तर केला तर चुकून एकान दुसरच नाहीतर कोण आता बैलांचा वापर करत नाही.
जास्त करून ते छोट लोटर आल्यात आता नवीन त्याचाच वापर जास्त करतात.
म्हणजे रोप लावण्यासाठी.
होय रोप लावण्यासाठी.
मग ते रोप म्हणजे किती महिन्यात ती प्रोसेस म्हणजे भाताची प्रोसेस पूर्ण होते. रोप किती महिन्यात म्हणजे कापायला येतय वगैरे म्हणजे भात तयार होतय काय अस.
तीन तीन महिने लागतात तीन, अडीच तीन, तीन साडेतीन महिने लागतात.
ते रोप
होय ऑगस्ट होय ऑगस्ट मध्ये जून, ऑग जुलै -ऑगस्ट मध्ये लावतात. सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरला कापता येतात. कुणाच ऑक्टोंबरला येतय कुणाला डिसें म्हणजे नोव्हेंबरमध्ये येतेत कुणाच. म्हणजे आपण कोणत भात घालल त्याच्या ह्याच्यावर येतय ते.
म्हणजे भाताच्या पिकावर अवलंबून असतय ते.
होय भाताच्या पिकावर अवलंबून असते, म्हणजे भातात म्हणजे त्याच्यात पण प्रकार भरपूर आहेत. बारीक भात, जाड भात वेगवेगळ
हां मग ती भात कापणीची प्रोसेस कशी असते तुमच्या इकड? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो